होे सग बोल तर् किती वेळ लागते दोन चार दोन चार जर फोन असले ना आपल्यासोबत मग कस करीन चग बोल कसत मदंत आय का
का सुभा
अगं नाही मी इकडे खळ्यात आल ती चालली मी गर्मी थोडा या करते फोन तुला हा बोल ना आवाज येऊ राहिला ना का नाही भावना का ब
हो का जेवन झाल
आह
ह
आवाज ब्रेक होऊन राहिला ऐक ना ऐश्वर्या थांब भावना काकी बलवत्या तीच्यावरून आता फोन करन ना मी
म याचा प्रफुल्लचा व्हिडिओ कॉल येऊन राहीला ना तर तो बोलान मग करून तु फोन जेवण जे झालं मग जाई ना ह मग तेव्हाच करून मी नंतर पोहच
बर
नाहीत नाही बी केलात चालू ना आता नाही दगून नि आण ला म मी ते कॉलिंग कॉलिंग साठीच हे केल तो पण तुल बी मी ती ऍप सांगन त्याला शुल्क लावा लाग त्याच्यावर कॉलले त शुल्त हा हा त्याचे मग इकडे पैसे जमा होते त्या ऍपचे
होव का
् बरोबर हो मग तस काय माहिती काय
हा खूप आलत इकडं हा
हाव का हम्म झाले आज गेले होते हम्म हा तेल ठेव ग कॉलिंग इकडे आले मी ते कधी लागते तरी लागत ना म्हणून हम्म जातात घेऊन
हा
काय पाहिजे
हे श्रावणी न मटन खाल्लं आणि मेथी ची भाजी मेथी ची भाजी करून राहिली ह हा हा हा.... श्रावणी लिऊन देतीस का?
दोघी नाही नाही का बरोबर
हम्म ठीक आहे ठीक आहे